हॅलो आवाज येतोय नमस्कार ताई.
शुभ सकाळ. मजेत
आओ मगाचा एक कॉल फेल गेला.
काय
एक कॉल फेल गेला.
गेला तो उचललाच जात नव्हता. म्हणजे उचलां पण फक्त.
त्यां दिवशी नाय त झालं होत तसंच.
हा!
कांदा!
काय म्हणता बाकी?
काही विशेष नाही, तुम्ही कुठे कुठे फिरल्याहो. आ म्हणजे आतापर्यंत कुठली, कुठली ठिकाण.
जास्त नही कोल्हापूर अ. परत अकोला जिल्हा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ. आपलं सप्तशृंगीगड, मी कधी कुठे जा स्त फिरलेलेच नाही पप्पा फॉरेस्ट ऑफिस मधे होते त्याच्यामुळे कधी आम्हाला, त्यांना वेळच मिळत नव्हता.
हूं हूं हूं हूं!
मंग अक्कलकोट, कोल्हापूर, गांडगापूर
हूं हूं!
पंढरपूर आणि आपलं महाबळेश्वर.
हा हा!
तिकड लोणावळा. कार्ल्याची लेणी, प्रति शिर्डी, प्रति बालाजी.
तरी बऱ्याच फिरल्या आहात, जे असं नाहीच असं नाही हो.
हा नाही च असं नहीं, जास्त नही असं.
हं कारण कस होत बरीच लोक हेत. त्यांना इथे पुण्यात पहिल्यापासून राहून पण
हा हा! हूं!
कारण कसं, आईवडील आता जोपर्यंत. लहान असतात तोवर आईवडिलांची कामं कां त्यांना असतात, प्रत्येक वेळेस नाही जमत ना बाहेर जायला.
हो तुम्हाला ते औंढा, औंढा नागनाथ माहितीय का?
ऐकूूनये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे ना?
हा तिथं शिवा-शी याचं आहे शंकराचं.
हा! ऐकून आहे तो. आणि म तुम्हाला काय आवडतं अजून जेवणामध्ये काय खायला आवड तो स्पेशल असतो.
जेवणामध्ये मेथीचे थालीपीठ.
हूं हूं!
भरपूरअ. पनीर आवडत, पण आता भेसळमुळे पनीर बंदच केलंय आमचं.
हा हा!
पनीर फेवरेट आहे आमच्या घरात, सगळ्यांचं मुलांच.
हा हा!
त्यामुळे पनीर बंद केलं आता.
हूं... हूं..
पर ते मांडे माहिती का, मांडे, पुरणपोळीचे मांडे?
अ आमच्याकडे नाही करत पण ऐकून आहे मी. ते मोठे खापरावरती भाजतात ना, मोठं-मोठं असतं खूप.
आम्ही खानदेश मध्ये राहत होतो ना, पप्पांची ट्रान बदली झाली होती ना. तिकडे आम्ही शिकलेलो ते मांडे खूप मोठे- मोठे. खूप भारी लागतात मांडे ते.
कारण म्हणजे ते मी खाल्लं पण नाही, बघितलं पण नाही. पण जे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वरांचं ते आहे ना ताटी उघडा ज्ञानेश्वरा.
हा हा
त्यामध्ये अं..... तो प्रसंग आहे माहिती मला.
ह हा
ते ऐकलं होतं मी, वाचलं पण होतं. की मुक्ताबाईंना मांडे बनवायचे होते आणि त्यांना अख्ख्या पूर्ण आळंदीमध्ये कोणी खापरच नव्हतं दिलं.
हुं.. ती काय तेराव्या शतकातली गोष्ट आहे ते पैठण जवळ आप्पे गावात आहे ना, ते विठ्ठल पंत कुलकर्णी नावाचे एक तरुण राहत होते आणि त्यांना ते देवाच खूप वेड होतं आपल्या देवा चे दर्शन व्हावे ना त्याच्यासाठी त्या ध्यासाने ते आळंदीला आले होते. मण त्या आळंदीच्या त्या मंदिरात सिद्धेश्वराचं मंदिर आहे तिथे, ते तिथं ध्यानधारणा करायचे.
मग ते सिद्ध पंत ते नावाचे एक गृहस्थ होते ते राहत होते तिथं.
हो.
तर तेनी ना त्या ते विठ्ठल पंत म्हणून होते त्यांना ध्यान धर धारणा करताना पाहिले त्यांनी.
हं.. हं..
त्यांची विचारपूस करून त्यांना त्यांनी घरी आणलंच आणि ती जी सग सिद्धो पंतांची मुलगीये ना तिचं नाव रुक्मिणी होतं.
हो.
मग त्या सिद्धोपंतानी काय केेलं, विठ्ठल पंथाबरोबर रुक्मिणीचा विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला.
हूं.. हूं..
मंग ते आपेगावला आई-वडिलांच्या, भेट आई-वडिलांना भेटायला आली.
मग ते संसारात मन रमत नव्हतं, म्हणून ते काशीला गेले. आणि स् श्रीपाद स्वामी माहित असतील ना तुम्ही तुम्हांला?
हा हा.
त्यांच्या आश्रमात त्यांनी तिथं संन्यास घेतला. आणि मंग तिथे ना विठ्ठलाचे लग्न झाले. त्या तिथंच ते त्या श्रीपदस्वामींना समजल्यावर आहे ना, मग विठ्ठल पंतानी, आळंदीला पाठवून त्यांनला संसार करण्याची आज्ञा दिली. आणि मग तिथं विठ्ठल पंतांचा रुक्मिणीचा संसार पुन्हा सुरू झाला.
हो.
आणि ती कुठे आळंदीच्या सिद्ध भेट आहे बघ आळंदी तिथे.
हो.
त्या सिद्ध बेटावर राहे लागली आणि मग त्या सिद्ध बेट. टावर त्या त्यांनी मग चार मुलांना जन्म दिला सिद्ध बेटावर. त्यांचं नाव निवृत्ती, ज्ञानदेव, स्वपन, मुक्ता ही चार भावंडी त्यांची.
हो.
मग त्याच्यातच किती माझ्या मते ना बाराशे पंच्याहत्र. तर मध्ये ज्ञानेश्वरांचा जन्म झाला.
हम्म हम्म.
त्यामुळे ज्ञानेश्वरांचं भरपूर काय काय माहिती मला.
हो बरच म्हणजे आम्ही पण. आम्हाला शाळेमध्ये ना जे वाच. नाही शाळेचं जे असतं ना आम्हाला. नियमच होता की दर आठवड्यात एक पुस्तक न्यायचं ते वाचून. पुढच्या आठवड्यात. परत द्यायचं प्रत्येक म्हणजे प्रत्येक इयत्तेला ना वार दिलेला असायचं ठरव. आणि त्यावारी ते पुस्तक बदललं जायलाच पाहिजे.
जायलच पाहिजे बरोबर.
आणि त्याच्यावरती म मराठीचे तोंडी परीक्षेचे मार्क ना त्याच्यासाठी. दहा मार्क ठेवलेले असायचे. जर तुम्ही पुस्तकं वाचत असाल. तरच तुम्हाला ते दहा मार्क मिळणार नाहीतर नाही. मग ते वाच वाचनाची आवड म्हणे. किंवा मार्कांच हे. चल फ्री म तर मिळतील ना मार्क काही अभ्यास न करता. म्हणून मुलांना ती सवय लागली पुस्तकं न्यायची. बरं नेऊन ठेवायची नुसतीच तर पोरं वाचायला पण लागली.
बरोबर.
असं.
आणि तुम्हाला बरोबर बोला.
ह्या गोष्टी आपल्या शिक्षकांनी केल्यामुळे आपल्याला वाचनाची आवड किंवा. अ अवांतर वाचन समजलं. आजकालच्या पोरांना. त्यांच्या अभ्यासातूनच वेळ होत नाही ते अवंतर वाचन काय करणार.
अवांंतर वाचन काय करणार.
कारण त्यांच म्हणजे जो अभ्यासक्रम आहे तो पण खूपच विस्तारित झालेला आहे. खूपच अवघड आहे.
हो.
इंग्लिश मिीडियमच्या मुलांचं तर ना म्हणजे. अभ्यासक्रम समजत पण नाही आपल्याला लवकर. गणित वगैरे तर मला तर बेकारच होत खूपच. धोक्यावरन जात कधी कधी.
हा हा.
त्यामुळं मग, ते ट्युशन लावावी लागते, मुलांना.
बरोबर.
म मुलं ती शाळा, ट्युशन याच्यातच, अ दमून जातात.
पण इंग्लिश काळ, इंग्लिश मं बोलणं वगैरे, काळाची गरज आहे. पण आपली मराठी संस्कृती, टिकवून ठेवणं, पण ती तकंच गरजेचं ये, कारण की मराठी शाळेत संतांबद्दल माहिती सांगितली जाते, ऋषीमुनींबद्दल, अध्यात्माबद्दल प्रत्येक गोष्ट, मराठी शाळेत करून घेतली जात
चांगली शिकवली, शिकवली चांगलीच, जाते.
हां, तीत मराठी शाळेत संस्कार होतात, मुलांच्या मनावर संस्कार रुजतात. तसं इंग्लिश मिडियमच्या शाळेत, तसल-तसल्या गोष्टी नहिये.
आता, माझा एक भाऊ आहे. अ म्हणजे, ते नवरा बायको, दोघही शिक्षक य. सरकारी शाळेत, सरकारी जॉबमध्ये आहे. पण, तो जे फोटोज वगैरे, स्टेटस ला ठेवतो ना, त्याच्यावरनच जाणवतो, की खरंच मराठी शाळांमध्येच, मुलांना टाकायला पाहिजे.
मराठी शाळेतली मुलं ना, एक पाठी होतात, त्यांच अक्षर ओळख, वा चन, लेखन
हो, शिवाय त्यांना व्यावहारिक, ज्ञान दिलं जातं, आता म्हणजे पहिली दुसरीच्या मुलांना, ते लोकं अ शाळेमध्येच, बाजार भरवतात, आठवडी बाजारासार
हो.
आणि मग तिथेच, त्यांना ते प्रात्यक्षिकाद्वारे, शिक्षण दिलं जातं, याच व्यावहार व्यवहारांचं
ह्हणं.
तसं हे, आ-आपली इंग्लिश मिडियमची, पोरं दुधाचे, जर तो म्हनला एकोणचाळीस रुपये, त ही एकोण पन्नास रुपये, पे करून येतील, त्यांना. कारण, एकोणचाळीस कशाला म्हणतात, हेच लक्षात येत नाही, पोरांना
माझ्या मुलीला पण, एकोणचाळीस, एकोणपन्नास, काही कळत नाही, बावन्न पं पंचावन्न, आजकाल आता, भाजी विकणार ये ते, तिला म्हंटले का, चाळीस रुपये तिला कळतच नही, शंभर रू पन्नास पर्यंत कळतात अंक, पण पन्नासच्या पुढे अं कच कळत नही.
मी तर मस्करी करायची मुलांची, अ मुल-मुलगा म्ह म्हटलं ना, हां मम्मी मला माहिती, येतय हे, लय मोठा झाला का तू? लय शहाना झालं का? सांग बरं, पंच्यानव, म्हणजे किती? का तो, असं तोंड बघायचं. आता कळतं, त्याला सारखं- सारखं विचारून, पण अं अं असं, तोंड बघायचा, काय मम्मे तू पण? अशी मस्करी करती माझी, असं.
हं आणि आपल्या मराठी शाळेत, कसे कवायत घ्यायचे. आठवतात तुम्हाला थंडीचे, तोंडातून वाफा निघायच्या, सकाळी-सकाळी स्वेटर वगैरे, सर्व काढून ठेवून, कवायत घ्यायचे. आताच्या मुलांना कुठे हो इंग्लिश मिडियमला, एकदा वर्गात घुसलं का झालं, त्यांचा व्यायाम म त्यांना विटामिन डी, व्यायाम वगैरे, काहीच माहिती नाही.
काहीच नाही. मग खायला लागत तात गोळ्या विटॅमिन डी च्या गोळ्या खा, कॅल्शियमच्या खा
बिटवेलच्या खा.
हम्म.
हम्म, आणि आपल्या शाळेत खिचडी भात पूरक अन्न भेटायचं घुगऱ्या. आता कुठेच नाही. आता कुठेच नाही दिसत. आहे गावात डे पण इकडे नाही आपल्याकडे पुण्या साईडला, सिटीमध्ये शहरांमध्ये.
अ चालताय ताई. बोलू आपण परत, बोलून खूप छान वाटलं.
चालेल, चालेल, ठेऊ? धन्यवाद ताई.
धन्यवाद ताई.